अ् गर्भ
हम् हम्म
हा हा
आग
नाही पेल पाणी नाही.
मम्मीला म्हटलं नऱ डोंगराव जायचं का त्या दिवशी मम्मी नाही म्हटली, ती म्हणे जाऊ पण मग वेळ नाही पुरला मग नाही गेलो. हॅलो हॅलो,
कुठे जायच?
अगं तिला म्हटलं त्या दिवशी नर डोंगरा हो चाल म्हटलं होतं. तर ती नाही म्हंटली म्हणजे हा म्हटली होती पण टाइम नाही पुरला मग नाही गेलं. मग आता कधी जाता येईल काय माहितीे भारी झालंय अग पाऊस पडलाय ना, हॅलो पाऊस पडला इतकं छान तिथलं वातावरण झालंय आता म्हटलं जाऊ तर काय देवीचं दर्शन पण झालं असत आलो पण